आवाज येतोय का?
हा, येतोय येतोय. मघाशी आवाजच येत नव्हता. हो, जेवण झालं आता बसलोत.
हा हा.
हम्म, काय म्हणता अजून?
काय नाही, पाऊस आहे तिकडं?
पाऊस नाही, तुमच्या इकडे?
नाही, पावसाचं वातावरण आहे पण पाऊस काय पडला नाही अजून.
आमच्या इकडे, पावसाचे वातावरण पण नाही आणि काहीच नाही.
गर्मी खूप येतात.
हम्, गर्मी म्हणजे बऱ्यापैकी गर्मी आहे.
हा, बाकी काय म्हणता मजेत?
ह, हो मजेत चालू आहे.
हम्म. काय म्हणता, रेसिपी वगैरे काय बनवता येते का नाही?
रेसिपी काय आमचं स्वीट मार्ट होतं त्याच्यामुळे आम्हाला गोड रेसिपी बऱ्यापैकी येतात पण आता सध्या नाही बनवत आम्ही.
नाही का? काय काय बनवता येतो?
आम्ही तर मेन पहिले जिलेबी फार बनवायचो फार म्हणजे फार. म्हणजे दोनशे किलो, पाचशे किलो सहाशे किलो जिलेबी बनायचे रोज. रोज रोजची हां जलेबी बनवायची.
बापरे! कशी बनवतात ते सांगा ना मला?
सोप्पी आहे सोप्पी प्रोसिजर आहे जास्त काही अवघड नाही आहे त्याच्यामध्ये.
घरी बनवू शकतो का आपण दोन चार जणांसाठी असे घरात?
अरे आरामात बनवता येतेे काय प्रॉब्लेम नाही. घरात आ मैदा असतो ना
किती दिवस लागतात ते प्रोसेस वैगेरे घरात करायला?
घरात करायचं म्हटलं तर एक दिवस आता फार झालं, कारण ऊन जास्त असतं ना एका दिवसामध्ये येऊन जातं पीठ.
हां.
मैदा भिजवत भिजायचं चांगला भिजायचं गाठी वैगेरे फोडून घेऊन एकदम असं जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही मिडियम अस कशातही भिजवू शकता पाण्यात भिजवू शकता, ताकात भिजवला तरी अती उत्तम. आणि त्याच्यामध्ये एक अर्धा लिंबू पिळायचा किंवा थोडं अर्धा वाटी दही अर्ध वाटी पण नाही त्या दोन चम चे दही आता एक किलो घेतलं तर दोन तीन चमचे दही टाकायचं फक्त.
म्हणजे मैदा असतो मैदा चाळायचा आणि त्याच्यामध्ये अ पाण्यामध्ये भिजवलं तर त्याच्यात ताक आणि दही टाकाय च तर दही नाही तर लिंबू टाकायचं.
बरोबर दही नाहीतर लिंबू टाकायचं आणि ते तर पॅक करून ठेवायचं मग गरमीमुळे काय होत त्याच हां पॅक करून ठेऊन द्यायचं. मग त्याच्यात काय होतां गरमीमुळे बॅक्टेरियल ग्रोथ मग ते फर्मेंटेशन होतं. ते झालं की दुसऱ्या दिवशी, दुसऱ्या, मस्त अस तसच हां
म्हणजे ते पूर्ण वरती येतं का पिठ मग डबल होत असेल?
वरती येतं ते पीठ म्हणजे तुम्ही एक किलोचं भिजवलं तर जवळपास त्याला दोन एक किलो भिजवायचं असेल तर दीड किलोच्या दोन किलोच्या ह्याच्यात भिजवायचं.
म्हणजे मोठं भांडं घ्यावं लागत असलं?
मोठं भांडा घ्यायच त्याच्यानंतर तर दुसऱ्या दिवशी ते भिजलं किंवा प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आणि असं उचलून असं सोडून बघायचं तार
अस टाकत का?
काहीच काहीच नाही काय मीठ नाही काय नाही काय नाही तार धरते का बघाच. कलर टाकू शकता नाही टाकला करु हळद टाकली तरी चालते एकदा फूड कलर भेटतात ते टाकलं तरी चालतं.
फूड कलर टाकायचा, आणि म्हणजे आता आता समजा मला जर घरात करायचं म्हंटलं, तर मग मी समजा घरामध्ये आता आमचे चार पाच लोक आहेत, तर आम्ही एखादा किलो करायचे तरी किती मैदा टाकावं लाग
एक किलो, एक किलो. जर जिलेबी करायची असेल तर तुम्हाला आहे ना, पावशल मैदा फार झाला. पण जर समजा एक, हा काय होतं त्याच्यात साखर असते ना. पाक साखरेचा पाक असतो त्यांच्यामुळ, पावशर मैदा. जर घेतला. पावशर मैद्याला समजा, तुम्ही परत मग पन्नास ग्राम दही टाकलंत आणि पाणी समजा शंभर ग्रॅम पाणी, तर ते अर्धा किलोच्या आसपास जातं सगळं मिळून. आणि त्याच्यानंतर ते अर्धा किलो आणि त्याच्यानंतर परत पावशरला पावशर. साखर झाली. म्हणजे जवळपास एक किलोच्या आसपास तुमचं ते होऊन जात आठशे नऊशे ग्रॅम जिलेबी भरुन जाते त्यात. असा विषय आहे. नॉर्मली, एक किलो जर मैदा भिजवला तर, तर साधारणतः तीन किलो जिलेबी निघते.
हो, एवढं होत?
एक किलोत, तीन किलो होते.
खूप हे म्हणजे होते आहे ना. आणि म्हण जे आता ते मैदा भिजवला, सगळ्या गोष्टी केल्या. रात्रभर भिजत ठेवलं. मग सकाळी काढलं. काय करायचं ते बेटर?
मग ते काढल्यानंतर मग ते ते घट्ट असतं ना, थोडस पाणी वगैरे टाकून पातळ करून घ्यायचं.
तरी किती पातळ अंदाजे?
अंदाजे असं फ्लो झाला पाहिजे. तुम्ही बघितलं का ते कप कोण वापरतात हे लोक, केकवाले. ते नाव वगैरे लिहायला. हा बर तसं तसं. हा तसा कोण भरून तेच त्यातन इझिली फ्री झालं, फ्लो झालं पाहिजे. एवढं पातळ करायचं फक्त. आणि तेल गरम झाल्यानंतर, आपली नॉर्मल कढई नाही चालत त्याला. त्याला अशी म पसरट कढई लागते. म्हणजे एखाद्या समजा तुमच्याकडे
कशात करायचं?
जड, जड, जड एखादं ताट असेल ना लावायच स्टीलच, तर त्या ताटामध्ये तेल घ्यायचं आणि ते तिथं गरम करून करायचं. त्याच्यामध्ये सोडायची. कारण गोल जर कडईमध्ये केलं तर नाही बाहा एकदा तेल गरम झालं, की थोडसं हे करून घ्यायचं. आणि खरपूस होई पर्यंत, जास्त खरपूस पण नाही, बरोबर ब्राऊन होईपर्यंत भाजायचं.
हा, चिमट्यानीच काढावं लागत असेल ना ते?
नाही, हा चिमट्यानीच काढायला लागतं ते, चिमट्यानी काढून त्याच्या पहिली पाक तयार करून ठेवायला लागतो. पाक जसी काढली, गरम गरम तर पाकात टाकली कि मग लवकर पाक मुरतो त्याच्यात.
पाक कसा करायचा आणि?
पाक काय? समजा तुम्ही पावशर हे घेतलं तर पावशर, दोनशे ग्राम साखर घ्यायची आणि त्याच्यामध्ये शंभर दीडशे ग्रॅम पाणी टाकून अ उकळू द्यायचा चांगला आणि थो थोड्या थोड्या वेळा बघत राहायचं. त्याच्यामध्ये धार मध्ये तार बनती कपात. असं बोटामध्ये घेऊन असं बघितलं चिकट चिकट हा, चिकट चिकट झालं कि मग ते तार. तार बनल्यासं बनते. ते तार बनली कि मग ठीक आहे. जास्त क कच्च पण नाही जास्त पक्का पण नाही करायचा पाक. जास्त कच्चा पाक राहिला, पाणी राहिला, तर मग ती मऊ होते जिलेबी.
हा कारण की तसं कट त ना त्या याच्यावर तेच अवलंबून आहे ना? आपण पाक बनवतो त्याच्यावरतीच. कसा आहे झाली तर मग ती जिलेबी कडक राहणार आहे नाहीतर मऊ होणार आहे ना?
हम्म. कच्चा राहिला पाक, पाकात पाणी जास्त झालं तर मग जिलेबी मऊ होते.
मऊ होते का? मग बघ, म्हणजे असं डिफरंट आहे ना?
आणि जर पाक उदर पक्का राहिला तर मग, मऊ नाही पडत.
मग आता ही फ्राय करून समजा आपण काढली जिलेबी, मग ति लगेच ते पाकात टाकायची. लगे
हा गरम काढली तर लगेच पाक त्याच्यात ऍब्स- सोक करून घेते. आणि तसं थंड झाल्यावर टाकली तर मग तो पाक आतमध्ये सुप करायला वेळ लागतो, मग ते बाहेर बाहेरूनच कोटिंग झाल्यासारखी होते कच्ची त्याच्यामुळे गरम गरमच टाकायला लागते.
किती वेळ ठेवायची ती?
काय पाक त्यातं आतमध्ये भिजला की लगेच लक्षात येत पाक भिजला. मग काढून घ्यायचे लगेच.
हा हा. म्हणजे जास्त वेळ नाही ठेवायची ती.
जास्त नाही ना ठेवायचं. दुप- दोन मिनिटं पण फार झाली. दोन मिनिटात ते गरम गरम टाकले की लगेच ते पाक त्याच्यात ओढून घेते. पाक ओढून घेतला की मग लगेच काढून घ्यायची बाहेर.
ह. मग तुम्ही किती बनवायची रोज?
आमच्याकडे तर रोज. आमच्याकडे ऑर्डर राहायची लग्नाच्या याच्या-त्याच्या आमच्याकडे ती रोजची नाही म्हणलं तरी, शंभर किलो तर मिनिमम बनायचे. आणि सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट ला आमच्याकडे हजार-हजार बा पंधरा-पंधराशे किलो बनायचे.
मण मग त्यावेळेस काय भाव कमी आसल.
भाव कमी म्हणजे काय आता आम्ही सुरुवात के केली दुकान त्यावेळेस वीस रुपये किलो होती.
बाबो! आता तर दोनशे चाळीस रुपये किलो झालीय.
मग त्यावेळेस साखर पण स्वस्त होती, तेव्हा साखर बारा रुपये, बारा बी नसल, आठ नऊ रुपय, दा-दहा बारा रुपये किलो का साखर असं आणि आम्हाला काय आम्हाला कारखान्याचे अं आमचे शेअर्स होते ना, त्याच्यामुळे आम्हाला कारखान्याची साखर भेटते.
ते परवडतं का हो? पण विकायला हो? असं.
मग परवडायला काय? परवडतं. आरामात परवडतं. बेनिफिट म्हणलं तरी तुम्हाला चाळीस टक्के मार्जिन होतं जिलेबी मध्ये.
पण मग आपले तेवढे कष्ट पण आहे ना हो.
कष्ट तर आहे. कुठंच प्रत्येक ठिकाणी कष्ट आहे. क बिना कष्टाचं काहीच नाही.
हम्म. ते पण आहे. म्हणजे मी आता नाय का तुम्ही सांगितले तशी रेसिपी घरात करून बघेल कसं काय मुलांना माझ्या खाऊ घालते कशी लागते बघते ना
करा ना करा ना
हम्म म्हणजे पहिल्यांदा काय करते एक किलो करायचे तर पावशेर मैदा भिजवते मी आज ताकामध्ये भिजवते ताकात भिजवून रात्रभर तसच बेटर ठेवते सकाळी उठल्यानंतर ते थोडंसं मॅच करायचं ना? हा आणि मग पसरट एखादं ताट वगैरे बघते. त्याच्यामध्ये तेल टाकून घेते आणि तो कोण आहे माझ्याकडे मी केक बनवते ना त्यामुळे माझ्याकडे ते कोण आहे त्याच्यात जर बेटर टाकलं तर चांगलं राहील का?
हम्म जास्त मोठ साईज जास्त मोठी नाही करायची बारीक जेवढं जेवढी अ म्हणजे ते होल जे असेल ना तेच त्या कोनच ते जेवढं छोटा राहील ना तेवढं जिलेबी एकदम भारी व्यवस्थित होईल जास्त मोठे गेले की जास्त जाड होऊन जाईल.
मी आज ना करून बघते ट्राय सगळं भिजत वगैरे घालते. उद्या ट्राय करते तसं मग मी तुम्हाला फोन करून सांगते ना कशी झाली होती काय म्हणजे जर मला जर परफेक्ट जमली तर मग मी विकत नाही आणणार मी घरातच बनवत जाईल.
हा मग काय विकत आणायचं म्हटलं तरी तुमचे दोनशे रुपये अडीचशे रुपये जातील. दोनशे अडीचशे रुपये तुम्ही घरामध्ये कमीत कमी हेना तीन किलो जिलेबी करून होईल तुमची
बापरे म्हणजे झालं बघा ना म्हणजे तीन पट झाले ना अडीचशे रुपये किलो आहे. साडेसातशे ची तीन किलो म्हणजे तुम्ही अडीशेचत तीन किलो बनवतात.
मैदा चाळीस रुपयाचा एक किलो मैदा.
हम्म
पन्नास रुपयाची साखर. एक किलो मैद्याला एक किलो साखर पन्नास रुपयाची साखर बाकी काय लागणार. तेल समजा एक किलो मैद्याला एक किलो तेल जरी घेतलं तर शंभर रुपयाचं तुमचं एकशे चाळीस रुपयाचं. ते झालं बरोबर साधारणतः किती झाले? दोशे अडीचशे रुपये झाले दोनशे अडीचशे
आपण पुन्हा बोलू आपला टाइम झालेला आहे.
अ हो हो चालेल चालेल ठीक आहे.